आव आवाज कट व्हायला लागलाय.
नाही.
हॅलो.
हां. बोला की, झाला काय चहा वगैरे आवरल काय? हॅलो. हां हां. आता मा तुमचा याय लागलाय, माझाच तुमच्यापर्यंत पोहचना वाटत?
हा, तुमच क म्हणजे मध्ये मध्ये हे व्हायलय, कट व्हायला लागलय.
जरा पावसाच झालय ना, वातावरण इकड. त्यामुळ थोडस, होत असल तस.
त्यामुळ हा, हो इकड पण झाले आमच्याकड पण तसच झालय.
हां. म्हणजे काय आता सांगता पण येत नाही. आता पाच दहा मिंनटात पडेल का काय, असच वातावरण झालय.
होय ते पाडव्यानंतर जरा वातावरण चेंजच होत ना, काय भरोसा.
चेंज होत नाही मग त्यामुळ कस, एक तर आमच्या घरापशी जिओच टावर नाहीये. त्यामुळ, म्हणजे रेंजचा जरा प्रॉब्लेम पहिल्यापासून आहेच.
घरी नसते का रेंज मग बाहेरच जायला लागत असल.
हां. बाहेरच गॅलरीत वगैरे, नाही तर खिडकीत वगैरे अस बसायच. ह्या ठिकाणीच रेंज असते.
हा. आमच्या इथ नाही, आमच्या इथ सगळीकडेच येत ना. वायपामुळ येत नसेल ना?
नाही, वायफाय घ्यायच आहे नाही पण दिवसभर कोण तर माझ एक तिकडच मग आहे ह्याच फोन ला रिचार्ज असतो, मग वायफाय आणि कनेक्ट करून काय करायचय?
तेनी वापरच व्हायला पाहिजे ना.
हम्म, मग ते ह्या फोनवरच
बिझनेस वगैरे काय करता की, जॉबलाच वगैरे काय जाता?
नाही, जॉब वगैरे नाही. हाऊस वाईफ आहे मी.
हां हां, हॅलो.
येतो का आवाज?
हां, याय लागलाय बोला की.
हाऊस वाईफ आहे मी, खर घरी बसून असतात माझ. म्हणजे जेवणाच्या ऑर्डरी वगैरे घेते मी, साड्यांच असतात काम. हां, आणि साड्यांना गोंडे लावायच काम करते, सगळ ते हाताच वर्क असत. आणि त्याच्याबरोबर साड्यांच पीको, फॉल वगैरे हे पण करते. हां, घरीच करतोय. म्हणजे गोंड्याच कस असतय. ते, मी जरा ऑनलाईन बघून शिकलेले. आणि हां, आमच दुकान
गोंड्यांच.
रेट म्हणजे त्याच्यात गोंड्यामध्ये प्रकार पण भर भरपूर आहेत. जवळ जवळ नाही म्हंटल तर दहा पंधरा हे गोंड्याचे प्रकार आहेत. मग काही मुलं येऊन आहेत. हा, सगळ्याचे वेगवेगळे आहेत काही ब गोंडे्या आहेत. ते मनी लावूनय काही गोंडे आहेत ते एकदम सिमपल आहेत. आणि काही असतात ते जाळीचे असतात म्हणजे मनी वापरून किंवा न वापरून. म्हणजे मनीच जे असत गोंडे ते अडीचशे दोनशेच्या.
दोनशे पुढं असते आणि त्याच्या म्हणजे सिंपल लावचं असलं ते.
हा, सिम्पल लावायचं असलं तर दीडशे. पासून त्याची सुरुवात आहे हा दीडशे पासून आहे. मग ते कस शॉप असल्यामुळे शॉपमधन साड्या. असतात सारख्या वरचेवर.
कांबर.
हा, मग घरात बसून. तेवढंच आम्हाला कसं घरातून बाहेर जाऊन अ काम करायची परमिशन नाहीय. काय असेल ते तुम्ही घरात राहून करा पण घरात राहून काही पण करा म्हणजे अस.
ते एक बरं आहे की, म्हणजे आपल्याकडं घरचं पण होतं ते काम पण होतं आणि. पैसा पण येतो आपल्या हातात. काय त्यांच्याकडे म जॉब केल्यासारखंच आहे ना.
होय बाहेर जाऊन कसं होतंय बाहेर जाण्या कामाला जरी आपण गेलो.
गेले हो घरचा आवरा परत एकंद्र काम राहतच ते गडबडीत कायच. तरी बाहेर जायचं म्हणलं की, काय तर राहतच ना होय. आणि जॉब जेवणाचं परत जॉबच टायमिंग नसतं ना तिथून रिक्षा भेट''--'' टायला पाहिजे मग घरी यायला वेळ परत मग सगळं शेड्यूल बदलतं. परत घरी आणि काहीतरी काम असतात पाहुणे आलेले असतात हा. ते बरं आहे तिकडे आणि कस सकाळी टाईम मध्येच जाव.
हम्म,
जॉब म''--''
आणि गोड करायचं.
जॉबला कसं हा टायमिंगमध्येच जायला पाहिजे टायमिंगमध्येच यायला पाहिजे. आपलं त्यात एखाद घरचं काम राहतं ते राहूनच जातं मग.
रा आणि सगळं कसं आहे सगळं खाण्यासाठी जेवणासाठी आप''--'' पण करत असतो मग जॉबला गेलं का कस सकाळी लवकर उठा मग. ते बनवून ठेवा मग कधी ते दुपारी दोन ला खावा चार ला खावा. त्यापेक्षा कस घरी जा सगळ्यां जात ज्या त्या वे जेव का, हा मग,
होय आणि घरचं पण कामं होतात कोण पाणे वगैरे आले की, मग आपल्याला सुट्टी घ्या एकतर सुट्टी. ते मिळत नाही त्यांच मार्च एंडिंग वगैरे काहीत असत. त सुट्ट्या पण भरपूर नसतात.
आणितीच सण वगैरे एन्जॉय करायला मिळत.
हो ते एक होतं मग आता आपल्या घरचं काय मग. जॉबला जाणार काय करतात मग एक तर लवकरी उठून आणता करतात वगैरे नाहीत मग बाहेरून ऑर्डर कर''--'' तात आणि मग ते नैवेद्य वगैरे दाखवतात असं करतात.
हा तेच की, नाही ते. होतच नाही तिला एक.
हो घरते घरी सपोर्ट असला तर. त होऊ शकत घरचा मग काय. काय पर्याय नाही. मग बाहेरच आणून ते नैवद्य वगैरे दाखवत्यात. हॅलो हॅलो.
जॉबला गेलो ना. की आपण हे नियम काढून जरा नेटच प्रॉब्लेम मुळे होत असल. असं हाय. पण हाय मग म्हणून तर मग घरात बसूनच आम्ही काहीतर काहीतर उद्योग सारख. ते चालूच असतात.
हो चालू असतात. मेस वगैरे चालव चालू करलाय काय? किती डबे वगैरे घेताय? मग आता जेवण कस गॅसवर बनवतं की चुलीवर? गॅस टंचाई आहे ना आता.
गॅस वरच बनवते. चुलीवरच वगैरे मला काय सवय नाही आहे. म्हण
सवय नाही होय. नाही कस आता गॅस टंचाई आहे ना. गॅस वगैरे युद्धामुळे जरा हे झाले ना. गॅस वगैरे मिळ भेटना झाल्यात. त्यामुळे सगळं आता अवघड झाले. हा आता इलेक्ट्रिक वगैरे.
इलेक्ट्रिक वगैरे? हा.
हा, ते चालू शकत. ते काय आता हे, हम्म. सगळ्यांचे बाहेर राहणाऱ्यांचे सगळ्यांचे हालच व्हाय लागल्यात. मेस तेन सगळं बंद. हॉटेले वगैरे बंद आहेत गॅस टंचाइ मूळ.
हो.